हॅलो.
हा आवाज येतोय?
हो येतोय आवाज.
ताई बोला.
हा, हा म्हटलं आपण आता, श्यामच्याई पुस्तकाबद्दल बोलू.
हो बोलूया.
शमच्याही या पुस्तकाने पिढ्यानपिढ्या माणसांच्या अ घडवण्याचे काम के केलेले आहे ताई अ. हे पुस्तक एकोणविसशे ते तीस साली अं. सालच्या काळामध्ये नाशिकच्या-नाशिकच्या तुरुंगामध्ये स्वातंत्र्याची लढाई लढत असताना ते शिक्षा भोगत असताना. एका अंधाऱ्या कोठडीत बसून त्यांनी हे आत्मकथन लिहिलेले आहे.
हो.
त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये लिहिलेल्या शब्दांनी बाहेरच्या जगाला किती मोठा प्रकाश दिलाला ताई.
हो.
पण आजही अनुभवू शकतो.
हो.
मराठी साहित्यात मातृप्रेमावर लिहिलेल्या अं. एक अत्यंत महान ग्रंथ मानला जातो हा, श्यामची आई. पुस्तकातील एक कथा मला आठवते. ती मी तुम्हाला सांगते. लहानग्या श्यामला शाळेत जाण्यासाठी काही पुस्तके हवे असतात. अ घरात गरिबीची परिस्थिती असते, पैसे नसतात. तर खूप असं अ हे असतं, म्हणजे गरीब परिस्थिती असते त्यांची. आणि अशा वेळी तो, त्यांच्या काकांचे पैसे. चोरतात चोरली जात. चोरून मग त्यांना असं वाटतं, की आपण ते चोरून पुस्तक वगैरे घेऊ आणि त्यांना आवड खूप असते पुस्तकांची वगैरे, मग ती एका लहान मुलाला वाचनाची खूप आवड असते, तर पण मार्ग चुक चुकीचा असतो, चोरण म्हणजे चुकीच जास्त ना.
हा पण त्यांना असं वाटत की, आपण पुस्तकासाठी घेतोय पैसे.
हा वाईट हा. पण ते लहान असल्यामुळे त्यांना काही कळत नाही, त्यांना वाटलं आपल्याला पुस्तक वाचायचय शाळेत जायचंय त्यांच्याकडे पैसे नसत मग काय करायचं ते, काकांच्या पैशा चोरतात अ मग. जेव्हा काकांचे पैसे हरवतात, आणि घरामध्ये शोधाशोध सुरू होते. तेव्हा श्याम प्रचंड घाबरतो, आणि भीती पोटी तो. खोटे बोलतो. कि त्याने पैसे घेतलेलेच नाही, असं सांगतो तो सगळ्यांना. पण त्याच्या आईच्या नजरेतून काय ते. सुटत नाही, कि अ आईला बरोबर समजत कि बुवा आपल्याच मुलाने पैसे चोरलेले आहेत अस. हा. मग तिला समजते, सत्य समजते, कि बुवा आपल्या मुलानेच पैसे चोरलेले. मग सत्य समजल्यावरती त्याला अत्यंत कठोरपणे अ मारते, चिडते, तेच्यावर खूप.
हा.
का केलं बुवा अस तस पण त्या वेळेची तिची कृती केवळ रागातून आलेली नव्हती, तिथेच खरी शिकवण आहे. कारण की ती मारून थांबत नाही, मारल्यानंतर ती स्वतःच रडते.
हो आपल्या मुलाना हम्म.
आणि अत्यंत प्रेमाने समजवते की नेहमी खरे बोलावे खरं बोलायला शिकवलं त्यांनी त्यांनी त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले.
चांगले संस्कार केले हो फक्त आईला असं वाटत असतं. की आपल्या मुलाने वाईट वळणाला जाऊ नये.
हा
ह म्हणून शिक्षा द्यायची होती त्यांना आईला हो हो
आणि काही चूक झाली असेल तर ती निस्वार्थपणे कबूल करावी बा अ खोटं बोलायचं नाही. जे असेल ते खरं सांगायचं असं. केवळ शारीरिक शिक्षा देऊन त्या थांबल्या नाही तर शामच्या मनात कदाचित फक्त भि अतर त्यांनी फक्त शारीरिक शिक्षा शिक्षा जर दिली नसती शिक्षा दि शिक्षा दिली असती तर त्यांना फक्त असं भीती वाटली असते की ब नाही मार तेवढ्या पुरत त्यांनी विसरून पण गेले असते पण त्यांनी प्रेमाने जवळ घेऊन त्यांना व्यवस्थित समजवलं.
हा
ते महत्वाचं आहे तिथं खरी शिकवून आहे त्यांची.
हा
तो विचार कोवळ्या मनावर बिंबवला गेला बुवा असं.
हा आणि श्यामन पण असं सांगितलं की मग आई माझा काही वाईट उ प्रश्न होता म्हणजे आईन प्रेमान जवळ घेतल्यामुळ त्यांना पण अस समजलं की आपल्या मनातली जी भावना आहे. त्कयांनी आईला बून दा मला की पुस्तक वाचायचे होते मी काही वाईट हेतून घेत. म्हटले नव्हते आपलेच काकाकअस त्यां पण थड भावना सांगितल्या जर नुसतं आईन मारलंच असतं, प्रेमानं जवळ घेतलं नसत.
हा तर ते त्यांच्या मनात फक्त भीतीच राहिली असती फक्त तर मग ते बोल. करु शकले नसते अस होय चुकलपण साठी बोललेलं कुठं माणसाला कायमच मित्र बनवत असत ना.
हा.
होवटे श्यामच्या आईला आ
मग ते अशाच ह्या श्यामच्या आई पुस्तकामध्ये साने गुरुजी मी वेगवेगळ्या कथा लिहलेल्या आहेत आणि ह्या कथामध्ये आता अशा आहेत की एकदम अशा हृदयाला स्पर्शून जातात.
हो हो.
आणि ह्या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी श्याम ह्या अ पात्राच्या माध्यमातून त्यांनी बालपणातलं आपल्या मित्रांना खूप जवळ घेऊन खूप साऱ्या कथा ऐकवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकदा दुसऱ्याचा आंबा चोरून खाल्लेला असतो बघा हा मग तेव्हा पण आईन त्यांना शिक्षा दिलेली असते.
हो.
समजून खूप छान सांगितलेल असत म्हणजे जेवढे पण शिक शिक्षा दिलेली असतात, आणि प्रेमान मायान सांगितलेलं असत.
ह
तेवढं मग अ, शा अ श्यामचं जे पात्र आहे ते असं अ म्हणजे भीतीदायक राहत नाही त्यांच्या मनामध्ये आईबद्दल
हम्म. आई तेवढंच त्यांना प्रेमाने पण समजवते ना. मग त्यांना समजत, की बा असं हे करणं चुकीचं आहे आपलं नाहीका.
हा आणि श्याम जेव्हा आजारी असतो तेव्हा अ त्यांच्या आजारपणामध्ये कशी काळजी घेतलेली असती आईने. अम. हे पण त्यांना आठवतं. त्याच्यामुळे त्यांना आईचा राग येत नाही. आई आप आपल्या चांगल्यासाठीच अ सांगते, असं त्यांना वाट टत असतं.
हम्म हम्म.
हो ना. अजून एक अ श्यामच्या आई मध्ये तो किस्सा आहे बघा, गोष्ट आहे की म त्यांना पत्रावळ्या म्हणजे बनवायच्या असतात ते द्रोन स्वतःच बनवुन स्व तःच म्हणजे त्याच्यामध्ये जेवायला देत असती, म्हणजे ज्यांना जेवायचं ते शेतामध् धुन पान आणून ते आपलं आपण करायचे असतात. हा खूप सगळ्या गोष्टी आहेत ते
त्याच्यातून खूप असं बोध घेण्यासार
बोध घेण्यासारखा आहे, लहान मुलाव‌ लांवर संस्कार अ ह्याच्यातूनच म्हणजे खूप त्यांच्यात छान छान गोष्टीतून संस्कार घडतात.
हो, लहान मुलांना वाचायला तर खूपच छान आहे हे पु स्तक त्यांना खरंच वाचायला द्यायला पाहिजे.
हा.
पुस्तकातल्या कथा खूपच सुंदर आहेत.
खूप सुंदर आहे असं हृदयाला स्पर्श करून जातात, प्रत तेक एक एक गोष्ट
हम्म.
हम्म.
अ यातला अजून एक प्रसंग मला अ स वा टवतोय, तो म्हणजे अ श्यामला विहिरीवर पोहायला जाण्यासाठी प्रचंड प्रचंड भी भीती वाटत असते. तो पाण्याच्या कल्पनेनेच घाबरून जातो. आणि घरात एका कोपऱ्यात लपून बसतो.
हो.
त्याच्या पाठीवर चक्क छडीने मारून त्याला विहिरीवर पाठवते, आणि पोहायला अ पोहायला सगळे मुलं त्याला बोलवायला येतो, तेव्हा तो लपून बसतो घरामध्ये तर मग त्याची आई शोधून काढते अन त्याला अ पाठीवर मारते आणि जावा विहिरीवर पो पोयला.
हा.
अ आपल्याला कठोर वाटेल हे, पण अ आईची ती अ शि शिस्त अस ती की बवा त्यानी पण, आता घाबरला तर मग तो पुढे पण असच घाबर त राहील बा प्रत्येक गोष्टीला अस
म्हणजे संकटाला सामना करू शकणार नाही आता असं एका गोष्टीला भिऊन बसेल घरामध्ये, तर पुढं दुसऱ्या पण गोष्टीमध्ये त्याला तशीच भीती वाटेल आणि तो जाणार नाही कुठली गोष्ट करण्याचं धाडस करणार नाही. तर ते मुलांनाच धरून न्ह्यायला लावते त्यांना. हा. त्याच्या मागचं त्यांचं एकच हे असतं की मुलानं कुठली पण गोष ट असं धाडसाने करावी.
हो हो, पण आईचे प्रेम म्हणजे केवळ लाड करणं, मुलांना पदराखाली लपवून ठेवणं, असा समज अस तो पण अ श्यामच्या आईने दाखवून दिलं की खऱ्या प्रेमात मुलाला संकटांचा सामना करण्यात खंबीर बनवतं.
हा.
मुलानी कधी मागे राहू नये.
हो.
त्यांची त्यामागची भूमिका होती, म्हणून त्यांनी अ छडीने चोप देऊन का असेना पण त्यांना पाठ टवलं पोहायला म्हणजे. भीती त्यांची काढायची होती त्यांची असं ह.
त्याच्यामुळं ते प्रत्येक गोष्टीचा सामना करू शकले, मोठ्या वयामध्ये पण.
हो, त्याच्यामुळेच तर ते आता एवढे अ पुढे गेले ना त्यांचे संस्कार त्यांचे महत्त्वाचे ठरले अन् त्यांच्या आईने केलेले
हो. श्यामपेक्षा त्यांचे आईचे संस्कार महत्वाचेत.
हो हो.
हो.
चालेल.
आपल्याशी बोलून खूप छान वाटलं.
हो मला पण खूप छान वाटलं ताई, ओके हो धन्यवाद.